हॅलो
हां बोला ना
बोला काय जेवण वगैरे झालं
हो झालं जेवण वगैरे तुमच झालं पण जेवायला का ना आता मी पावभाजी केलेली. तुम्ही काय जेवला?
मी विरडा विरडा असतो ना? तो केलेला कोणी केले पावभाजी तुम्ही येत तुम्हाला
हा मला सगळं जेवण बनवायला येतं.
मला एवढं नाही येत अजून शिकते मी.
हळू हळू शिकता येते.
होय मग रेसिपी वगैरे सांगता का पावभाजीची?
अन लग्न झालं की सगळ जबाबदारी अ म्हणजे समजायला लागत आपल्याला.
हो
हा पावभाजी सगळ्या मिक्स भाजी घ्यायच्या आणि शिजवून घ्यायच्या. ते वाटाने असतात ते फ्लाव, र बटाटा बीट गाजर सगळं शिजवून घ्यायचं छान अस आणि मॅश
म्हणजे कुकर ला लावत काय?
कुकरला हा येस आणि कढईमध्ये मग तेल आणि बटर टाकायचं अमूल बटर भरपूर कांदा टमॅटो शिमला मिर छान भाजून घ्यायच मऊ होईपर्यंत मग आपल्या घरातलं तर ते तिखट असतं ना. मिरची पावडर ते टाकायचं पावभाजी मसाला टाकायचा. आणि ते मॅश केलेली सगळी भाजी मिक्स करायची त्यामध्ये मग मीठ टाकायचं वरून थोडं आणि वरून परत थोडं पावभाजी मसाला, अमूल बटर भरपूर टाकायचं आपल्याला पाहायजेल तेवढ. आणि मग ते सगळं मिक्स करायचं हा जास्त बटर टाकायचं. आणि पाव खात असाल तर मग पावसद्धा बटरमध्ये छान तव्यावरती भाजून घ्यायचे आणि मला आवडत असेल तर मग चीज टाकलं वरून तरी चाल
मग चिज वगैरे नाही पण असंच आम्ही म्हणजे हॉटेलमध्ये गेलो ना तर आम्ही खातो. असं नाहीत घरी वगैरे
हॉटेल पेक्षा घरची टेस्ट खूप छान येते.
हो ना.
काही नाही युट्यूब ला सर्च करायच
पावभाजी रेसिपी त्यामध्ये मधुरा रेसिपी म्हणून येते त्यांच्या रेसिपी खूप छान असतात.
हो काय बघायला पाहिजे कधी एक दिवस.
छान, छान असतात त्यांच्या मधुरा रेसिपी म्हणून किंवा टी व्ही वरती अ स मराठी म्हणून चॅनेल आहे ना तिथे पण एक वाजता त्या रेसिपी दाखवत हां सोनी मराठी.
सोनी मराठी.
त्याच्या हां त्याच्यावरती पण एक वाजता एक ते दोन वाजेपर्यंत मधुरा रेसिपीज दाखवतात.
हो का हो तुम्ही बघता वाटत?
हा वेळ असेल तर बघते जास्त टी व्ही बघायला नाय आवडत मला. असं मूवी वगैरे टीव्ही वरती बघायला काय आवडत सिरियल वगैरे नाय आवडत काय जास्त बघायला.
मग काय करता दिवसभर?
अं चालू असत घरातलं काम आणि मग अभ्यास वगैरे असतो क्लास वगैरे असतो क्लास एक तास असतो.
तुमचा.
हा..
म्हणजे आता हे त्याचा काय क्लास
हां येस.
बँकिंग चा.
हो.
मग आता ती तुमची झाली का तुम्ही परत बँकेत कामाला लागतील का?
हां म्हणजे त्यांचे इंटरव्ह्यू वगैरे असतात. मग त्यानी इंटरव्ह्यू ला बोलवलं की तिथं मग जायचं आपल.
म आ आधी होता ना तुम्ही कामाला?
हो आधी होते मी जॉबला मी अ मी तिकडे माहेरी होते ना माझ्या लग्नाच्या मते म लग्ना झाल्या नंतर ना हा मग तिथून मला ह्या स्टेटमध्ये ट्रान्सफर नाय भेटली ह्या गावात.
बर म्हणूण नायतर तुम्ही कंटिन्यू केला असता ना तिथेच?
केला असता हां मी तिथे मॅनेजर होते.
हो का म चांगलंय, चांगलंच केलं तुम्ही.
पण म तिथून मला ट्रान्सफर नाय भेटली न.
हां आता म एवढे मॅनेजर होता म्हणजे आता तुम्हाला भेटेल काम लगेच इथं कुठेही.
हो भेटेल कुठेपण. पण म मी त्यात म्हंजे तिथं जी मी मॅनेजर फिल्डवरती होते. तेच्या पुढचा कोर्स करते त्यामध्येच. बँकिंग मधे हां म त्याच्यापेक्षा अजूनच् हां येस. काईतरी करत राहायचं त तस काय एवढे असं बसून काय करु काई होत नाय.
हो नाहीतर काम झालं हो म मोबाईल घ्याय लागत स मोबाईल मध्ये पण आपल्याला अस मला समजतं काय चाललंय ते
हो काय चालतंय म मोबाईल ज बघत बसली त म ते इंस्टाग्राम वरती म नुसतं स्क्रोलिंग चालू होतं. म त्यानं माईंड सगळं हे होतं त्यामुळं मंग कायतर मंग सर्च करत राहायचं.
हो तेच तर आणि इंस्टाग्राम व पण आप पण आपलं मन असेल तशाच रिलंच सॅड असत तसंय हॅप्पी असेल तर हॅप्पी असेच येतात ना.
असेच येतात मला तर आता त्या असं हां मला तर आता दोन तीन दिवस ते अं असं म्हणजे न्यूज येतात कि अं हीकडे ह्यानं आत्महत्या केली इकडे ह्याचा मर्डर झालं तिकडं हे झालं, हे झालं, ते झालं.
चाललंय सगळीकडं आता ट्रेन मधली पण तुम्ही बातमी ऐकलीत का?
हा मुंबई मधली, ती नाला सुपारा मधली ना.
हा हा हा अली राघमत.
हा हा येस ती ऐकली अनी सुखी होते तेच ना. आणि परत आता ते लोहगडवरची पण न्यूज बघितली काय तुम्ही?
कुठली? हा त्या पोरीनी त्याला तिच्या बॉयफ्रेंडला खा म्हणजे खाली ढकललं ती का?
हा बॉयफ्रेंडला नाय तिचं लग्न होणार होतं त्याच्यासोबत त तिनं आणि तिच्या बाॅय
हा.
त्यांना खाली ढक
हा आणि सांगितलं की फोटो काढताना ना हो अशाच खूप अशाच खूप बातम्या चालल्यात आता.
म ते असं बघून सगळं माइंड असं म्हजे असं वाईट पण वाटतं खूप. पण म ते असं वेगळंच माइंडमध्ये चालू राहतं.
हा ना आता तिला पण पोलिसांनी घेत या अगोदर तिने पण खोटात सांगितला ना सगळ्यांना कि नाही. असं त्याचा पाय सरकला मग तिच्या ननंद का कोण होती तिनी चौकशी केली. तेव्हा समजलं सगल की नाही. हिनेच केला सगलं आणि तिच्या दुसरा पण बी एफ होता वगैरे ना.
हा येस येस तर मग ते असं बघितलं की मग ते माइंडमध्ये खूप हे होतं प्रॉब्लेम.
हा आणि आता कुठं? जायाला पण म भीती वाटते. आता म्हणजे ट्रेन मध्ये पण प्रवास करायला नको. हो त असले.
हा तुम्ही करता काय ट्रेननी प्रवास?
हो, हो करतो ना आम्ही. जातो ना बाहेर तर मग ट्रेन नी जाव लागत.
अच्छा! मी नाही कधी केला ट्रेन नी प्रवास.
नाही का? पण आता आम्हाला पण अशी भि तीच ना मनात म्हणजे कोण काय बोलू नई शकत? आणि गर्दी पण किती असते ट्रेनला.
अ हो ना.
एवढ्या गर्दीत असून तुम्ही मर्डर करता. म्हणजे काय झालं.
आणि बाकीची माणसं पण अस बघत राहिली.
हो त्यानी मग त्या माणसांनी सगळ्यानी त्याला धरला असता. तर एका काय केला असता त्यानी.
हो ना.
त्याच्याकडे तसे चाकू पण होती.
हा ना माणसं असे कसे चाकु वगैरे घेऊन फिरु शकता?
हा सगली म्हणजे आता बघून घाबरले ना? मग ती तरी काय करते सग लांब लांब पलाली मी पण बघतली ना बातमी तर? आश्चर्यचकित झाली. पुनः हे असं कसं ट्रेन मध्ये होऊ शकतं. आता म्हणजे सगळीकडे तेच चाललंय.
हो.
नुसत्या त्याचं, त्याचं त्या बातम्या बघून. पण कंटाला येतोय. नुसतं काय मोबाईल शिवाय दुसरा काय नाही? आपलं काम नई तर मग झोपा.
हा ना. मला तर झोपचं येत नाही. दुपारची सवय नाही ना. पण मग असं काहीतरी पाहिजे?
नाही मी झोपते थोडीशी झोपते दोन एक दोन तास झोपते. झोपल्यानंतर जरा मग बरं वाटतं. फ्रेश वाटतं ना संध्याकाळचं.
हम.
नाही तर मग मला संध्याकालची झोप यायल लागते.
लवकर अच्छा.
आणि रात्रीची पण लेट चं आम्ही झोपतो. तसं काय आमच्या इकडे पण लवकर झोपत पण नाही.
हा ना.
हा.
ओके. अजून काय- काय आवडतं मग
आ नई शगलंत असं आवड सारखं सगळंच आहे इच्छा होत इकडे जावा इकडं जावं पण काय एवढा टाइम पण नाही आपल्याला भेटात ती
हा, तुम्हाला तर जास्त म ते काम वगैरे असेल ना.
हो.. ऑर्डर्स वगैरे असतात ना. त्यांना नाही जमतं जायला.
हो... ना
हो
हम्
सगळे माणसं पण येतात ना कधीशे कधीशे दिवशी कुठं बाहेर गेला की.
हम्म.. हम्म... हम्म
ठीक हैय... मग चला तुमच्याशी बोली खूप चांगलं वाटलं. थँक्यू... करत राहा तुम्हीच. फोन.. तुम्हाला टाइम भेटल तेव्हा करा मला मेसेज वगैरे
हो.. हो.. चालतय करेन... थँक यू बाय.
तुमचा?